हॅलो!
हा आवाज येतोय?
हो हो बोल बोल काय म्हणतेस?
काही नाही निवांत. मग आज काय जेवण बणाल?
आज सकाळी आमच्याकडे असाच मेनू होता म्हणजे आता तो काय खाल्लं ह गिलक्याची भाजी पोळी खाल्ली आणि आत्ता नॉन व्हेज.
आज आहे नॉनव्हेज दिदीकडे पण नॉनव्हेजच आहे.
संडे म्हटल्यानंतर म तो पाहिजेन असं.
हा भाज्या पण किती महाग झाल्यात आता.
अगं भाज्या म्हणजे पेक्षा आहे ना अगं ते घेऊ कोणत्या तेच टेन्शन पडतं आमच्या घरात कोणत्याच भाज्या खात नाही आणि खायचे बिना कडधान्य पण नाही खात. मगं ना कंटाळा येतोय, मग असं वाटतं ना मग ते नॉनव्हेज एखाद दिवस बास तरी होऊन राहतो ठीक आहे चल एक दिवस भाजीचा टेन्शन मिटत.
मग काय तर ते एक असले की काय वाटत नाही.
हा आणि आता माझ्या आईकडे आहे ना बघ सगळे माळकरी कोणीच खात नाही. मी पण खात नव्हते मी इकडे आल्यापासून खायला लागले.
जे खात नाही त्यांच खूप टेन्शन आहे.
तिकडे कोणीच खात नाही ना! तर ते सगळे म्हणजे सगळ्या भाज्यांची सवय आहे त्यांना आणि हे नॉनव्हेजवाल्यांच कसं राहतय ते नॉनव्हेज खायचे सवय राहते ना त्यांना सगळ्या भाज्या आवडतच नाही.
हो आहेत तसं पण.
म्हणजे त्यांना नको ते गिलके नको धोळके नको वांगे नको नको सांग त्यांना गवार नको! गवार नको शेवगा नको असा आहे हा वाणी मग नॉनव्हेज ची भाजी दोन दिवस आडची दिली तरी चालेल. हम् असं!
सहा महिन्यातून किंवा दोन महिन्यातून खाल्लं तरी चालतं असंय ना. पण म्हणजे दोन्ही पण पाहिजे. पण जास्त करून नॉनव्हेज नाही खाचं आमच्या इथं म्हणजे इकड पण पप्पा एकटेच खातात त्यामुळे त्यांनी म्हणात माज्या साठी कशाला एकट्याला करत बसती!
त्याचं तू पण नाही खात पण?
नाही मी लहानपणी खात होते पण जसं मला कळालं की ते म्हणजे मला आधी भाजी आहे म्हणून खाऊ घालत होते जस नंतर नाही म्हणजे कळालं ना आता ते नॉनव्हेज असते किंवा ते कापतात वगैरे ते बघून नको वाटलं मला.
हा
तेव्हापासून सोडलंच आहे.
माझं बी कसं माहेरी कोणीच खात नाही म्हणजे लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळे कधी खाल्लेलेच नाही त्यांनी म्हणून कोणीच खात नाही अगं आणि मी पण इकडे मावशी माझी इथेच राहायची माझं सगळं बघण्याचं वगैरे सगळळे इकडेच कार्यक्रम झाणार तर तिच्याकडे होती राहायला बरेच दिवस मग तिने ती सवय तिचे मिस्टर डॉक्टर होते म्हण खूप कोर्स आता मी ती एक्सपायर झाली तिच्या जन्माच्या वेळेसच तिचा ऍक्सिडेंट झाला. म ती मुलगी तिला एक मुलगा आहे तो आता जर्मनीला का का इथेच येत मित तो जर्मनीला गेला काका येतेच इथे नाशिक मध्ये आता पण मग ती गेली. ती खूप कमी वयाची हो त तीस बत्तीस वयात तर गेली ती
बापरे एवढं लहानपणी गेले की नको वाटतं ना,
असिसिडेन्ट मध्ये च गेले होते. म्हणजे तेव्हा
बहिन होती असिसिडेन्ट मध्ये गेली, म्हणजे माझ्या एवढीच होती काहीतरी ट्वेंटी वन इयर चाल होत ति त्याच वेळेस एक्सपायर झाले.
कॉलेज वरून घरी चाललेली काहीच नव्हतं सबमिशन होतं लास्टच होतं आणि
हम हम हम
देऊन ति सहा साडे सहा घरी चालली होती आणिे जो सोलापूर पुणे हायवे लागतो ना तितच तिझा असिसिडेन्ट झाला साडे सहा वाजता, आणि तिच्या कडे दुस तेव्हा असं काही प्रूफच नव्हतं की ती कोणी काय वगैरे ओळखायला कुणाला, मगक्षक. तिची आयडि सापडली तिच्या बॅग मध्ये, मग त्या आयडि वरून कॉलेजचा नंबर काढला त्यांनी. मग कॉलेज ला. फोन केला मग त्यांनी कॉलेजवाल्यानी घरचा नंबर काढला कॉलेजवरून. कॉलेजच्या फाईल मधून आणि मग घरी फोन गेला घरी फोन जाऊन, म्हणजे घरी फोन जय ंत ऑलरेडी त्यांना कोणीतरी सांगितलेलं तिथं म्हणजे जे ओळखीचे तिला बघितले होते ना त्यानी ऑलरेडी घरापर्यंत सांगितलंच होतं असं असं पडली तिकडं म्हणून. पण हे सांगितलं नव्हतं क ऑन दि स्पॉट गेली किंवा जास्तच मोठा ऍक्सिडेंट झाला वगैरे सांगितलं नव्हतं.
मग माझा भाऊ पोहोचला. माझं भाऊ पोहोचेपर्यंत त्यांनी अम्बुन्स वगैरे बोलवून त्यात टाकलं पण होतं ति म्हणजे हनी बघायच्या आधी ऑलरेडी गत तिथं झालतं.
हो ना.
पोलीस वगैरे येऊन सगळं पंचनामा वगैरे करून झाला होता आत्याची मुलगी आत्याची मुलगी,
अरे बाप रे.
म्हणजे त्यांना काय कळायच्या आधीच सगळं झालं होतं तिथं.
हे बी तसच हे ना तिकड पेठकडे होती जॉबला मग जॉब करून दुपारीच लवकर निघून आली होती लवकर निघून आली आणि येता येताच ते दोघं जण दोघं मिस्टर दोघं नवरा बायको तिच त्या जॉबला तिथच त्या ठिकाणी होते पेठच्या शाळेवर. ह.
अच्छा.
पुढे निघून आली पोराच्या कामासाठी निघून आली, तर ती कुजरमध्येध्ये होती असं म्हणजे असा असिसिडेन्ट झाला ऑन द पॉस जागेवरच गेली ती गेल्यानंतर मग काय, आणि मी म्हणजे मी पाच सच दिवसाची डिलिव्हरी झालेली होती पाचवा दिवस होता. याची हे करतो ना आपण ते ज्योती वगैरे पूजतो पाय.
हो हो.
त्या दिवशीच माहिती पडल सगळ. म्हणजे मला तर जाता पण आला नाही कारण मी ते एवढं एवढं बाळ घेऊन मला तिच्यावर तिथं जातं ग पण ति तिनेच माझं सगळं केलेलं होतं. आणि तिनेच माझं सगळं केलं होतं लग्नाचं बघण्याचा कार्यक्रम पासून सगळ तिनेच केलेलं होतं माझं इथे.
बापरे ते त्याच एक नक वाट म्हणजे कनेक्टिव्हटी ज्याच्यासोबत असती ते माणूस आयुष्यातनं गेला की खूप असं हे होतं.
अगं म्हणजे मी अजून सुद्धा हात तीहीचा बड्डे हिचा बड्डे झाल्यानंतर पाच दिवसात तिचा अस होत. आम्हाला कोणालाच विसर पडत नाही. आता पुढच्या पा येईलच तिचा एक महिना तरी हा लेट झाला ग.
पण तिचा तीन दोन ऑगस्टला दोन ऑक्टोबरला गेलेला आहे नवरा मावशीचा.
अच्छा
तस तो दिवस बरोबर लक्षात राहतो. ती कसं कमी वयात होती सगळ्यांची लाडाची होती आणि त्यात माझ्या तिच्या कड मुलगी नव्हती तिला मला मुलगी मानलेलं असल्यामुळे
हो.
म्हणजे बड्डेच्या डेटलाच गेल्यामुळे लक्षात पण राहतं माझ्या आत्याची मुलगी पण दिदी च्या बड्डे च्या दोन दिवस आधीच गेली.
नाही हिचं बरोबर तेच झालं नाही हिचा बड्डे येतो आता सव्वीसला आणि तिचा लगेच पाच तारखे आहे. तीन तीन तारखेला मावशीचा असं होतं. कारण तिला पाच दिवस बरोबर होते ना हिचा जन्म झाला आणि पाच दिवसात मावशी गेली.
हम्म.
असं झालं होतं. म्हणजे ती पंधरा ऑगस्टला हिला बघायला येणार ती तिकडं गावाकडे. तिचं बोलनं सुद्धा झालं. ज्या दिवशी असं दुसऱ्या दिवशी असं होणार होत त्या दिवशी रात्री माझ्याशी तिचं बोलणं सुद्धा झालं होत मीही पंधरा ऑगस्ट ला येईल म्हणे तिला बघायला आता म्हणे मला तर पंधरा ऑगस्ट ची सुट्टी राहील. परत शनिवार रविवार येईल म्हणे. मग पंधरा ऑगस्टच्या दुपारीच नाही येईल म्हणे तिला तिथं बघायला येणार आहे मी म्हणे. आणि दुसऱ्या दिवशी तर असं झालं. भयंकर मग तिला एकच मुलगा होता तो पण मा आता जर्मनीला गेलाय दोन दीड वर्ष झाले. हो एकटेच राहतात. दुसरं करायचा प्रयत्न करतोय पण म आता काही तसं मिळत नाही असं.
हो ना.
चालेत प्रयत्न बघ मिळाला तर चांगलं होत.
पण आता दुसऱ्या पण म्हणजे बायका मिळनं पण अवघड आहे.
अगं जी येईल ना ती इतकी नशीबवान राहिल सगळे आहे त्यांच्याकडे काहीच कमी नाहीये.
ह.
तो व्यक्ती कमी एक सव्वा कोटी त्या व्यक्तीच्या आत्ता इन्व्हेस्टमेंट करायची तयारी. डॉक्टर पण हे प्लस शिक्षक पण हे डॉक्टर. प शिक्षक पण हे ते गावा कडे दोन दिवस जातात शनिवार रविवार तिकडे ते काम करतात इकडे त्यांचं वालं. कमी पगारात म्हणजे त्यांचा तर का ते तीस टक्के का चाळीस टक्के ग्रँडवरती काम आलं. काम करताय म्हणजे सगळं ओके चं हाय ना तुमाला मुलांना एवढं जर्मनीला पाठवू शकतात ते, सगळा खर्च इथून करताय ते म्हटल्यावर मग. सगळ व्यवस्थित आहे. इकडं काहीच नाही. कमी नाही नाशकात त्याच स्वतःचं घर आहे. गावावर घर आहे. डोळ्यात लाईट अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी करून ठेवले इएनवेसमेंट.
चांगलं आहे ना मग.
पण तसं मिळायला पाहिजे असं.
हम्म, म्हणजे आपल्याला हवं तसं, पण समोरचा माणूस मिळायला पाहिजे.
एवढीच अपेक्षा का म्हणजे की असं मिळायला पाहिजे. मुलगी असेल ना ते घर मिळायला पाहिजे बरं असं का. पण त्यापेक्षा..
हो ना.
म्हणजे त्या लेडीजला मुलगी पाहिजे होती. मुलगी राहिल तर मग तिचं लग्न वगैरे सगळं करून देईन मी, शिक्षण असेल शिक्षण करून देईन. मुलगा राहिला त्यांना कोण मग असं
हो ना तेच. मुलगी असेल तर म्हणजे दोनी फॅमिली कंप्लीट झाल्यासारखी
हा तेच ना, दोन्ही फॅमिली कंप्लीट पण होऊन जातील. आणि तिच्या त्या पोरीचे बी, सगळे लाड करता येतील मला असं.
हो.
मुलगा राहिला तर मग पुढे जाऊन सावित्र भावभावनांचे भांडण नको असं.
हा हो.
भरपूर प्रश्न राहतात तर मग होऊ शकतं ना असं?
हो असताच मनात प्रश्न येणारच ना?
मग सायजिक आहे, मग तो एकटा आहे, मग त्याला कशाला पुढे जाऊन राहत नको त्यापेक्षा बहीण राहिली होती. ती तिची तिची संसारात राहील म्हणजे तिथं ते काय केलं जाईल आपल्याला असं?
हो आणि जर समजा प्रेमाया राहिली तर अजून नंतर त्याला पण एक अस ऊनिव भासणार नाही बहिणीची.
हा असं, अस तेवढं राहील ग हा भाऊ भाऊ एकमेकांना रडून प्रेम नाही करू शकत त स सावत्र बहीन देऊ शकते ना त्यांना सगळ्यांना असं
हो देऊ शकेल?
यांनी जर बापाचं सगळं कर्तव्य पार पाडलं मग ती काय देणार नाही असं
हो देइल की
तेच चाललंय पण आता बघु, भेटलं तर खूपच चांगलं हाय. झाली ना ती र आठ वर्ष होऊन जातील आज सात वर्ष कंप्लीट होतील मावशीला जाऊन.
खूपच वर्ष झाले कि
चाले खूप वाट बघितली, पण काही तो पण नाही म्हणायचा ना सुरुवातीला नको नको न च बलायचं ना मी गेण्यावरच करा माझ्या समोर नको. तो काय नववीलाच होता ना तेव्हा
हो ना.
असं.
ते थोडस असं मनात थोडेशी ती म्हणतात ना जागा असतीच ना ती कोणीच घेऊ शकत नाही आज
तेच तर, आणि प्लस त्यांचं लव्ह मॅरेज झायला होतं म्हणून मग
हा त्यामुळेच अजून जास्तच ते जवळ असतात.
हम् काही गोष्टी ना कधी कधी आठवल्या तर भरून येतं. माणसाला की नको या गोष्टी तरी घडायला नको.
प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असं एक पॉईंट असतो की ते नकोच वाटतं. आठवायला सुद्धा नको वाटतं.
तेच तर चालेल चल बोलू मग निवांत परत अजून हु चालेल बाय गुड नाईट.
हम्म बाय गुड नाईट